हॅल मॅम.
हा आवाज येतोय मॅम माझा.
ते य ते बोला.
काही नाही मॅम मी सहजच घरी बसले होते मग. मला मा्यातून फोटो घसला मग जरा असं म्हंटल आपण गेलो होतो लास्ट टाइम सोबत असल कुठला तर त्याबद्दल बोलूया
हो मॅम बोलया बोल तुम्ही म्हणजे म्हणजे काय तुमचा प्रवास आहे अक्कलकोट बसे म्हणजे अक्कोलकोटमध्येध्ये तुम्ही कसे स्वामीचे दर्शन घेतला किंवा स्वामींबद्दल ते तुम्हाला काही शेअर कय शेअर करू शकता कारण का तुमची सुद्धा मला तुमच जे काही प्रवास आहे तो मला जाणून घेण्याचा नक्कीच आनंद होईल मॅम बोला.
ठीक आहे प्रॅम. सली तर तुम्हाला सांग की मी. टला म्हण दोन वेळा तरी टलिस्ट म्हणजे मला आठवते मी जाऊन आले मला तिथे गेल्यानंतर म्हणजे एक वेगळाच अनुभव आला मन प्रसन्न होते शांतता ते अक्षरशः महाराजांचा इथ बघितलं तरी पण आपल्याला म्हणजे किती छान वाटतय हे तिथं गेल्यानंतर एक स्वर्गच अस आहे असं वाटत अक्चुली गेले होते ते मी ब रेल्वेने गेल होते सॉरी रेल्वेने अ गेले होते आम्ही मैत्रिणी मैत्रिणी गेलो होतो आणि माझा फ्रेंड सर्कल सगळा होता आम्ही अ सगळे अ म्हणजे आमची जी रेल्वे होती ती तीन वाजताची होती मग आम्ही इथून गेलो पहिला सात मे ला बस मधून गेलो मग त्यानंतर आम्ही रेल्वे तिकीट वगैरे बुक मग रेल्वे मधून मी प्रवास केला आम्ही लेडीज त्या म्हणजे ह्याच्यामध्येच होतो मग तिथून गेलो आम्ही, मग मध्ये स्टॉप वगैरे घेत घेत अस आमचा एक पाच ते सहा तासाचा प्रवास फायनली संपला मग तिथे संपल्यानंतर आम्ही म्हणजे अ रात्री दहाच्या सुमारास आम्ही म्हणजे स्वर्गाच्या दरबारात म्हणजेच महाराजांच्या दरबारात आम्ही तिथे जाऊन पोहोचलो मग त्यानंतर आही तिथे जाऊन राहण्यासाठी वगैरे काही सुविधा आहेत काय हे ते आम्ही शोधू लागलो इकडे तिकडे कारण आम्ही विकेंट ला गेल्यामुळे तिथे खूपच गर्दी होती मग आम्ही इकडे तिकडे अस दोघी. दोघी करत आम्ही रूम वगैरे शोधल्या मग आम्हाला बाहेरून समजत की भक्ती निवास म्हणून आहे तिथे आणि तिथे सगळं अस म्हणजे अ स्वस्त रेट मध्ये देखील मीळून. मग त्यानंतर आम्ही तिथे गेलो. मग आम्ही सामान वगैरे म त्यानंतर आम्ही जेवूण. म ते बाहेर आलो मग अं तिथून एक जाताना आम्हाला भाविक किंवा भेटला आणि त्यांनी आम्हाला सांगितले की बाहेरच्या खाण्यापेक्षा तुम्ही इथला महाप्रसाद एकदा. ट्राय करा. आणि तुम्हाला नक्कीच तो म्हणजे. ते चांगला वाटला. आणि त्याचा ऐकून आणि त्या महाप्रसादच्या लाईन मध्ये. हरलो. ती लाईन इतकी मोठ्ठी होती की आम्हाला ती लाईन बघून असं वाटलं की, आज आम्हाला महाप्रसाद मिळणार नाही आणि आम वाजले होते साडे अकरा रात मग ते आम्ही तस म्हटलं बट ऍक्च्युअल मध्ये तसं झालंच नाही आमचा नंबर हा दहा मिनिट मिनिटच्या आतच आला. आणि आम्ही आत जाऊन बघतोय तर अ जे महाप्रसादांच होत जे सगळंं अस मोठ. त्याचा मोठ्ठा हॉल वगैरे होता आणि एक भक्त तिथं उपाशी जात नाही असं तिथ लिहिलं होत. मग आम्हाला वाटलं की खोट वगैरे असेल बट तसं नव्हतं म्हणजे रात्रीच बारा वाजेपर्यंत तिथं महाप्रसाद चालू असतो एकही भक्त तिथ अ महाराजांचे महाराजांचा एकही भक्त उपासित जाता कामा नये असं त्यांच जे मूल्य आहे ते मला खूप आवडलं वा नी तिथे. अं जे काही असेल पोळी, भाजी, भात. तो काही असेल तो महाप्रसाद घेतला अ महाप्रसाद देखील खूप असे म्हणजे चविष्ट वगैरे होत. का म ते आम्ही घेतला त्यानंतर आम्ही आमच्या रूम मध्ये परत. आलो म फ्रेश वैगरे झालो आणि ही फ्रे केल. बरेच केल्यानंतर अ दुस दुसऱ्या दिवशी तुम्हाला माहतीच आहे सकाळी साडेचार किंवा पाच वाजता काकड अर आरती असते महाराजांची आणि घेतली की चांगलं असतं अस. म्हणतात मग आमी पहाटे उठून फ्रेश वगैरे होऊन महाराज फुले वगैरे नारळ जे काही असेल घेऊन आम्ही रांगेत थांबलो. मग रांगेत थांबल्यावर एक अर्धा तासामध्ये आमचा नंबर आला मग ज्यावेळी आम्ही मंदिरात पहिलं पाऊल टाकलं त्यावेळी आम्हाला खरंच स्वर्ग दिसला महाराजां पाशी गेल्यावर जे काही आपले दुःख म्हणजे जे काही आपल्या अडचणी जे काही आहे ते सगळं बाजूला आपण ठेवून महाराजांकडे बघितल्यावर अस वाटते की म्हणजे सगळं काही ठीक मग आम्ही तिथून मस्तपैकी दर्शन वगैरे घेतलं मग त्यानंतर तुम्हाला माहितच असेल तुम्ही देखील पाहिलेलाच आहे तिथे एक आहे म्हणजे रु ्रपासून बनवलेलं महाराजांच एक आहे ते बघितल्यानंतर तर मन अगदी प्रसन्न होत मग ते आम्ही बघितले मुलींना तर फोटोज वगैरे घेण्याची आवड असते मुलींनी फोटोज वगैरे घेतले मग त्यानंतर आम्ही सॉरी प्रसाद वगैरे घेतला बाहेर येऊन आणि मग ब्रेकफास्ट वगैरे केला आणि मग त्यानंतर आम्ही हा म्हणजे अं रिटर्न तिकीट वगैरे बुक केले होते मग आम्ही परत रेल्वेने परत आलो. असा हा आमचा म्हणजे अक्कलकोटचा प्रवास हा खूप असं म्हणजे समाधानकारक झाला. तर तुमचा देखील प्रवास तुम्ही शेअर करावा असं मला वाटतं.
ओके मॅम मग मी सुद्धा मी सुद्धा तुम्हाला माझा तुम्हाला माझा अक्कलकोटचा प्रवास तुमच्याशी शेअर करू इच्छिते अ पहिला म्हणजे आम्ही ज्या वेळेला माझ फर्स्ट टाइम लग्न झालं मग त्यावेळेला दिवाळीत तर दिवाळीचा सण होता आणि सण वगैरे झाला मग सण झाल्यानंतर की मी माझ्या घरी म्हनजे गावी कुंभोसला गेलेले होते तर मला म्हणजे आमच्या सासऱ्यांचा कॉल आला की आपण सगळीजण अक्कलकोटला उद्या जाणार आहोत आणि तू येशील का? तर माझी मर् माझी अ स्वामींबद्दलची खूप म्हणजे खूप भक्ती आहे माझ्या मनातं आणि त्यांच्याशी अजून मी अक्कलकोटला गेली सुद्धा नव्हती मग म्हणलं तर असा योगायोग आला आहे तर नक्कीच मला अक्कलकोटला भेट देण्याची इच्छा झाली त्यावेेळेला आणि मी लगेचच शिरोळा आले आणि मग लगेच मग आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी इथून साडे म्हणजे पाच ला इथून निघालो आम्ही म्हणजे जे स्पेशल गाडी केलेली होती म्हणजे आमच्या चुलत सासू वगैरे सगळे म्हणजे सगळे एकत्रित फॅमिली होती आणि आमी सगळीच अक्कलकोटला जाण्यासाठी निघालो अक्कलकोटला जाण्यासाठी निघताना म्हणजे माझ्या मनात स्वामींना भेटण्याची खूप म्हणजे खूप चांगली म्हणजे खूप तीव्र इच्छा होती. कधी एकदा अक्कलकोटला जाते असं झालं होतं कारण आम्ही फक्त अक्कलकोटला नाहीत पंढरपूर अक्कल कोट तुळजापूर यासारख्या अनेक अं मंदिरांना भेट देणार होतो मग पहिला आम्ही पंढरपूरला गे म्हणजे पहिला म्हणजे मधीच आम्ही नाश्ता केला जाताना नऊ दहाच्या दरम्यान आम्ही नाश्ता केला मॅम आणि नंतर मग आम्ही पंढरपूरला गेलो पंढरपू थे थोडं दर्शन वगैरे झालं दर्शन घेतल्यानंतर मग आम्ही थेट अक्कलकोटला गेलो अक्कलकोटला गेल्यानंतर अ तिथे अ खूप म्हणजे खूप छान म्हणजे प्रसन्न एकदम वाटलं आणि तिथे एवढा दिवाळीच्या वेळेला पण खूप कडक ऊन होते त्यावेळे तिथे अनेक लोक ज्या दिवाळीची स दिवाळी असल्यामुळे अनेक लोक सुट्टीवर होते आणि सुट्टीवर असल्यामुळे सुद्धा तिथे खूप म्हणजे खूप गर्दी होती अ तसल्या गर्दीत तुम्हाला पटणार नाही कि अं आम्ही तिथे नुसताच तिथे नुसताच अकलकोट मध्ये गेलेलो आणि एक छोटा मुलगा आला. आमच्या समोर आणि की त्याने म्हणलं की बाबा मी तुम्हाला डायरेक्ट दर्शन देतो. पण ते तुम्ही कुणाला सांगू नका. आणि मी तुम्हाला गुप्त दर्शन देतो जेथून डायरेक्ट तुम्ही महाराजांच्या थेट मूर्तीपर्यंत जाऊ डायरेक्ट देतात खरं तुम्ही मला त्याचे पाचशे रुपये फीस द्या. म्हनून बरं ठीक आहे म्हटलं आणि बर मग आम्ही ज पाठी मागून गेलो तिथे आणि आम्हाला डायरेक्ट तिथे अ आम्हाला वाटलं त्या मुलग्या म्हणजे आम्हाला त्या मुलग्याच पहिला पटल नाही. मॅडम पण खर नंतर आम्हाला खरोखर तिथे गेल आणि गेलो आम्हाला डायरट रांगेत वगैरे न थांबता तिथे आम्हाला दर्शन स्वामींच घडलं आणि तसल्या गर्दीत म्हणजे खूप म्हणजे खूप प्रचंड गर्दी होती. आणि तसल्या गर्दीत आम्ही महाराजांचं थेट दर्शन घे गेलं आणि दर्शन घेतलं मग जुद्धाक्षरच्या माळ्याचे तिथे पण आम्ही दर्शन घेतल तो असा आमचा प्रवास आम्ही नंतर नंतर नंतर त्या मुलग्याला शोधलो खूप पण तो मुलगा सापडला आणि त्याला पैसे देण्यासाठी त्या मुलग मु्लग्याला म्हणजे सा आम्ही शोधलो खूप पण तो मुलगा सापडला नाही खरं आम्हाला खूप म्हणजे खूप छान दर्शन झालं आमच्या नंतर डोळ्यात पाणी आलं की बाबा आम्हाला स्वामीनीच तिथे दर्शन दिलं अक्षरशः म्हणजे खूप म्हणजे खूप स्वामींचे आम्ही आभार मानले. आणि मला सुद्धा खूप म्हणजे मी तर खूप म्हणजे मला स्वामी म्हणजे माझा मनाचा एक हाळवा कोपरा आहे. आणि मी सगळं म्हणजे आजपर्यंत जे काय आहे ते फक्त माझ्या स्वामींमुळे आहे. आणि तिथे मला म्हणजे आम्ही प्रसाद वगैरे खायला जास्त वेळ थांबला नाही कारण का आम्हाला खायची इच्छा होती. खूप पण कसं होतं अ लहान मुले आमच्या बरोबर होते त्यामुळे आम्हाला तिथे थोडं ऍडजस्ट होत आलं नाही आणि जास्त वेळ थांबता आला नाही. आम्हाला दुसऱ्या पण क्षेत्रांना भेट द्यायची होती त्यामुळे पण आम्ही थोडा वेळ बस शांतता वाटली महाराजांचा ज दर्शन झालं त्याच्यामुळे आम्ही खूप म्हणजे खूप आनंदी होतो. आणि तिथल्या वातावरणाचा स्वामींच्या मोठ्या मूर्तींचा सुद्धा खूप म्हणजे खूप आनंद घेतला. त्याचे दर्शन घेतलं आणि आम्हाला खूप छान वाटलं तिथे अक्कलकोट म्हणजे म्हणजे मनाची शांतता किंवा मनातला जो काही थकवा आहे तो पूर्ण दूर करण्याच एक ठिकाण आ महाराजांच्या अ पूर्ण तिथे वेळ जेवढा वेळ आपण थांबू तिथन आपल्याला निघूच वाटणार नाही. असं म्हणजे एक अक्कलकोट आहे. अ आणि तिथे तिथून आम्ही अ अक्कलकोट मधून ते सगळं झालं मग आम्ही तिथून निघालो‌. आम्ही मग तुळजापूर केलं. मग अशी क्षेत्र आम्ही केली. मग आम्ही शेवटला संध्याकाळी आम्हाला घरी यायला साडे अकरा पावणे साडे दहा वाजले घरी यायला मग आम्ही आलो थोडी रेस्ट केली मग आम्ही असा होता आमचा हा अक्कलकोटचा प्रवास‌.
नाही खर खूप ऐकून लान वाटले ते म्हणतात लहान घरची ह देवाची लहान घरी लहान मुले सॉरी लहान मुले ही देवाघरची फुले असतात. तशा रूपात म्हणजे तशा स्वामींच्या रूपातच तो लहान मुलगा अलावा असावा आणि तुम्हाला डारेक्ट त्यांना दर्श दिल अस. आणि तो नंतर गायब की आपण जी श्रद्धा म्हणजे श्रधा इती असावी की देव सां समोर येऊन स्वतः दर्शन त्याला जे हे त्या प्रकारे तुमच्याशी म्हणजे घटना एखादी घडलेली आहे. जी म्हणजे लोकांना सांगताना पटणार नाही.
हो हा खरोखर आहे. हे रियल आहे आणि मी अनेक लोकांना सांगितलं की बाबा की मी अनेक लोक म्हणजे त्यावेेळेला मला आवडलं नाही हा माझा मोह म खूप लोकांना ह म्हणजे मी ही गोष्ट शेअर केली. आणि त्याने खरंच म्हणले की बाबा स्वामी इज ग्रेट. म्हणजे त्यांना पण स्वामींबद्दलचा अभिमान किंवा त्यांच्याबद्दल जी श्रद्धा आहे ती वाढली आहे मॅम.
खरंच खूप छान वाटलं तुमच अक्कल तुमचा प्रवास ऐकून माझा तुम्ही ऐकलात तुमचा मला शेअर केला खरच खूप छान
हो तुमच सुद्धा खूप तुमच पण ऐकून मला खूप छान वाटलं मॅम प्रवास
ठीक आहे तुम्ही दहा मिनिट मला टाइम दिलात. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.